हॅलो
हा बोल
हां बोल
हम
आलेच कमावरन हा हा
म
कायना बया निवांत कायना निवत
हम्म काय दुकान चालुय
होय दुकानातच आहे दुकानातच आहे
दुकानात आहे पोर
पोर आता क्लास मधन एक आले एक घरात आहे घरात नाही कराटे क्लासला गेलाय राजवीर हा राजवीर कराटे क्लासला गेलाय
कराटे क्लास ला घातलास तिला
होय कराटे क्लासला घातले बाय आता बघ एक महिना झाला एक महिनाहन आणि दहा दिवस झालेत उंचीसाठी काय तर करायला पाहिजे का त्याला नसतंच औषध देऊ
हम्म ते तर रा आहे
हा मग काय करायला लालंय घरात काय व्यायामच करत नाही ग
होय घरात पोरं करतच नाहीत ते बार
हा घरात व्यायाम करत नाही मग त्या सरांन सांगितलंय म्हटलं सर असं असं आहे म्हटलं आणि म्हणलं व्यायाम करत नाही काय नाही जर असं म्हटलं ह्याकडं सगळंच हे करून येत तर सर म्हटलंय करून घेतो फक् त्यां वजन कमी होऊ देऊ नकाम सांगले त्यांना
कमी होऊ देऊ नका
होय होय वजन कमी करू नको म सांगले त्याला राजीवला त्यांना नको म्हणलंय तुला ह्या ह्याच्या्यातच बॉक्सिंगला हे करतो म्हटलंय ह्या वजनातच
बरं
बॉक्सिंग साठी ट्रेन करतो म्हटलं
बर बर मग खर आता आता जर व्यायाम हा उंची वाढायला ले
वाढाले वाढला होते पण खाण्यापिण्या व्यवस्थित असलं तर हो होत नाही म्हणतोय हा व्यवस्थित राहणार म्हणते सर्गं
बरं
हम्म उंची बंची क उची उंची कस म्हय वाडा लागल्यावर उंची पण वाढते पण अंगान पण हाय अस राहतय ना
ठी बर
हा
बरं
अं त्याच्यामु ते पण राखते इच की त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही
आणि आराधना?
आराधना आहे ना व इथ. पाच
काय करायलीय?
हाय ना व इथ. आराधना बसल्या अभ्यास क्लासमध्ये आता करून आल्यात आता बघूया मार्क किती पड त्यात टेस्ट देऊन आल्यात क्लासमध्ये किती मार्क पडतत बघुया की आता. टेस्ट ला. तुझ कस काय कामावरचं?
हाय बाय व्यव
कामाच तुझा आता ते करायलास ते पण आणि मला ए आणि तुला एक. खा. अंगावरचय.
होय.
म्हणजे काम करायला तर तेवढं हि ना.
होय करल तेवढंच की. अंगावर आहे म्हटल्यावर आता त काय चालय सोड जरा चांगलं हे चाललय.
हां.
पेमेंट पडायला लागलय बऊ आता काय- काय?
हम्म्. चालतय तुझं तुझ्या ह्याज हाय नव?
हाय हाय.
हम्म. मग असुद्या. काय शिवाय घेतल्यास?
हि व्हय शर्टाची स्लीव पट्टी.
शर्टाची स्लीव पट्टी मधली बटन बटन पट्टी?
नं बटन आर हाताला मनगटीला हि असते माहिती काय?
हा हा हा ते व्हय.
हम्म.
मग ते एक टी न एक शिवायच असतया?
काय? होय एकटिन एकच एकच. साखळीच की एकटिनच एक म्हणजे ते पारट प्रत्येकीच वेगवेगळं पारट.
हां हां हां.
कोण कॉलर तयार करते कोण ब ही बॉडी म्हटलं तर नाही म्हटलं तर त्यात सात आठ प्र ही असतेत.
त्यात
हम्म काजपट्टी, बटनपट्टी, एक काजपट्टी तयार करती, ती बटन पट्टी तयार करतीया.
हां.
एकटि च्यांच बॅकच हि करतीया. पाठीमागची साईड बी जोडून घ्यायची एक ती.
हा.
असं वेगवेगळें हे आहेत, पार्टवाईज.
हा हा.
मग?
काय नाही निवांत कस होतय
नाही तर कामाचं हे की काय
आ.
अडका लागलाय आवाज का? आवाज का अडका लागलाय तुझा?
आता आला काय आवाज?
हा यालाय.
हा बोल.
तेच म्हटलं.
हां.
काय काय म्हण तुचं.
बोल बोल.
तुझं म्हटलं, तुझं काय काय सांगे.
काय नाही निवांत आहे, दुकान. दुकानात व्यवस्थित आहे चाललय आमचं दुकानाचं काम. त्यांना हाय व्यवस्था, तर माल जरा जास्त. जास्त भरायचं काम चालू आहे, म्हणज कसं करालय हाय हाय ग, ‌हाय हाय, हाय भाजी पण ठेवा लागलोय आता.
बरं झालं घे.
भाजी पण ठेवा लागलोय, थोडं-थोडं भाजी आणि
बटाटो हे पण जरा अस ठेवा
ते काय सगळं हायच की पहिल्यापासूनच आहे कांदा, बटाटो हम्म टमॅटो, लसुून, अल, कोथिंबीर
हा.
कोथिंबीर.
हा.
ते सगळं हायच अगोदर, मग आता येत ना ज भाज्या वेगवेगळ्या भाज्या आणतोय.
हा.
वेगवेगळ्या भाज्या ठेवल्यात, दोन-तीन आईटम. भाजी ठेवते की भेंडी, वांगी, वरणा जरा पाले पाजी शक्य ते काय कोण ठेवत नाही ग जास्त.
ती पालेभजी पाखरून जातेे.
हम बाधून जात्या हि कसं राहिली म्हणजे म्हणजे सकाळ पण चालू शकते ना ती मोड जरा घालतोय मोडं घालून करतोय
हा मोडं घरातलं जास्त करून क घरातच तयार कर
अगं घरातच कि म्मा का कररातच मोडं बाहेर नाही बाहेर नाही बिकत घेऊन मला परडाय नको
होय त परवडत नाहीयच
हा म मी विकणार कशी ते तेवढं घेऊन
हो
घालून घेऊन काय करत बस्तीस त्याने डक्याल तर
हम्म बरं पडते
त होय इथनच नेतोय पावसर नेला मोडा अर्धा किलो होत
हठार रपये कलो होय
अर्धा किलो मोड होत त ते
होय
मग
बरं आहे सर
कसं होय मोठं जरा चांगल्यातले घालायच म्हणे पांढऱ्या पांढर होत्यात
हां
व्यवस्थित राहत
हा हां
हम्म
बर आहेसर
बोलकी
काय नाही व्यक्तीच म्हटलं खपते मग भाज्यातीलून खपतात काय
खपत्यात खपत्याात भाज्या बिज्या खपत्यात काही प्रॉब्लेम नाही भाज्या बिज्या खपत्या त्या्या आणि हय बऱ्यापैकी पहिल्यापेक्षा जरा बर आहे का
बर काय तर हो म्हणजेस कळेल तस ते जरास मलाही ये होणार का मार्केटिंग
खरं तरर महाग व्हायला लागले ग त्यांना टेन्शन नाही आले आम्ही हातात घेतले तपासून न सगळ्या गोष्टी त्यांना दुसऱ्यांना काय वाटयला लाले मग की आम्ही दुकानात महाग आल असं वाटतेय ग का
हम्म ते तर राहायच क
पण म्हणून आम्ही महागवले असं वाटते त्यासने बघ मग गिर्याक तुटते या मग गिर्याकला सांभा पाहिजे बाई
होय
काय हे ना अठ्ठेचाळीस रुपये साखर होत्याका साखर बावन्न रुपये झाल्या
होय
काय कराय सांग आम्ही दुकान घेतलं तर वा त्रेचाळीस शेहेचाळीस नव्हती
दुकानात घेतलं ह
हनी शेचाळीस विकत होते शेहेचाळीस नंतर आम्ही अठ्ठेचाळीस केलं अठ्ठेचाळीस नंतर आता बेचाळीस झाले बावन्न रुपये झाले
होय बावन तरीच म्हटलं मी गेल्या महिन्यात ती गेल्या महिन्यात बावन झाली
ह
आमच जण्नं पोतवतो म्हण आम्हाला काय वाटलं नाही का पंधरावाले हॅलो हम् ब
हा तझ उ रे राहिले
हां
हम्म डीमारड मध्ये बावन्न
काय म्हटलंस
डी मारट मध्ये बावन्न आहे म्हटलं
साखर
होय
आणि
आणि काय नाही
ब घ
मी परवा्या नाही गेल तर परवा म्हटलं तर आठ पंधरा दिवस झालं सेवड
हां काय म्हटलं बावन्न हम्म नोटपाट
डीमारड मध्ये बावन्न होती ग म आठ पंधार पटला गेल का
काय कायता हॅलो
हा बोल
हां काये नाही गिरयक बघत बघत बघत गिरयक बघत बघत
ते मणच ग बसलो काय बोललो नाही पुढं
हा गिरायक बघत बघत चालू आहे होय हा
आणि काय दादा ग दादा
हॅलो
दादा कुठं आहे तर म्हंटलं
दादा आता मला हे दिल्यात बघिथ दारातसोडल्यात आणि गेल्यात
बरं
हा तुझं काय करलंच मानी कामावरून आलीस
आलय बघ आत्ता आलंय एकदा पंधरा मिनिटं झालं
हम्म दुकान नाही तरच असत त बर बर
काय नाही
गिरयक देेत देत बोलाली गिरयक देेत तू हा
आणि का
हा बोला किती वाजता आले
हा सहाला तिथनं सुटतय बघ सहा ला सुटतय हे तर पाहणे सात ला सात ला येतय बायका ते सोडत सोडत यायला लागते
हा
शेवटचा स्टॉप माझा आहे
शेवटच तू असतेस
होय
त्या आणि बराब आहे तुमच्या
जाताना पण ह बाय जाताना पण इकडनं पहिला स्टॉप माझाच लागते
हा पहीला तुच
होय सकाळी जाताना पहिला मीच आणि संध्याकाळी येताना पहिला शेवट शेवट
पहिला तुला गाडीच घेतात आणि शेवटला तुला गाडी सोडतात
ओय
लेक कायच रय
हम आणि इरटी काय येते माहिती त्या काय
गर होय
हा
बरस की मग तो पण कुठे आहे ए ते काय तर बाारीच आहेग ना
भारी काय आहे त पण पोट न
ते तर आहेस की खर तरी पण भाडयेक येताच काय कमी हाय होय
हम् भाड्यान आमच्याकडे नाही आमचा काय संबंध आहे भाड्याचा मालक मालकाकडन कंपनीकडन आहे कंपनीकडनं आहे
होय कंपनीकडन त्याच्यामु काय वाटत नाही
होय म्हणूनच काय वाटत नाही न तरर इकडं दुसरीकडें क नाही इडं एम आय डी जातात बाबाय का स्वतःचं भाडं महिन्याला पंधराशे रुपये ठेवल्या सारखं अठराशे रुपये केलेत.
काय म्हणतय त्या.
अठराशे रुपये केलंय म्हटलं आता इकड एम आय डी श लायला.
हा हा. काय झालं परत नेऊन घरात नेऊन. प तोन देणार रहे का. मारे धावाला देऊ म हॅलो.
हा बोल
लते का.
हा बरोबर चालते.
हा.